हा बोला ना
बोला नमस्कार
नमस्कार काय म्हणतय?
काय नाही आवडलं तुमचं
हो आवरून घेतलं आपला मगाशी जो वेळ मिळाला त्याच्यामध्ये पटापटा सगळं आवरून घेत माझे पण कपडे राहिले होते.
हं
मग तुम्ही म्हणलात ना तुमचे पण राहिले म्हणून म्हणलं मी पण करून घेते म्हणजे आता सगळीच काम झाले की मी पण रिकामीच
तेच ना आमच्या व घरी मशीनला नाही आवडत मी मी पटकन धुवून घेतले आणि पिन स्पिन लावून दिले.
हा मी पण आतानी करून धुते होते अ निघत नाही इतक मशीन, तुम्ही किती पण लावलत तरी
नाही मग ते काय होतं मग वेळ अडचणीला बरं पडतं ते मोठ्या मोठे मोठे कपडे धुवाय बरं पडतं म्हणजे मुलांच्या ते लहान बाळांची कपडे धुवायलाग ते धुवायला बरं पडतं आणि या दिवसात तर असं बरं पडते की पावसाळ्याचे कपडे वाळत नाही स्पिन लावलं तर मग लवकर वाळून जातात
हा मी तेच करते मी फक्त पिळण्यासाठीच लावते त्याला म्हंटलं ते झालं की मग वाळवायचं फक्त
ह असं जर ते जणी राहिलं का मग दिवसभर ना ते कप कपडे म्हण नाही वाळले ना आता हाताने कितीही पिळून करून पिळून टाकावं पण ती स्पिनच्या कपड्यांसारखी वाळत नाही ते आणि मग त्याचा आहे ना या दिवसात वास यायला लागतो मग ते नीट निवाळले का कपड्यांचा
ते आहे म्हणून तर ना त्या हे पावसाळ्यासाठीच आम्ही ती लवकरच घेत आपल्या मुलगा झाल्यावरच घेतली इतके दिवस काय नव्हते आम्ही दोघच होतो. लवकर होऊन जायची कामं दोघ असल्या मग कसं दोघं पण बाहेर पडायचो ना लवकर नोकरीसाठी वगैरे मग त्यामुळे ते लवकर व्हायची काम मग मला वाटतें सव्वा आठ ला घर सोडावं लागायचं ना मला पण त्यामुळे माझी सगळी कामं तर व्हायची सगळीच म आल्यावरच परत जेवण बनवा आहे ते मग ते आल्यावरच शेड्यूल वेगळं होत ह
पण हे बरं पडायचं ना आता मुलगा झाल्यामुळे त्या गोष्टी थोडश्या आता वाटत ना आपण मला तर माझ तेच ना आता डिग्री आपण जश काही फाईलमध्ये बनवण्यासाठीच ठेवल्या तुमच्या तरी थोडा जॉब खर्जच माझ्यात नुसत फाईल पुरतच
माझं झालं म्हणजे कस मी लग्नाच्या आधी पण करत होते ना आता लग्न झाल्यावरती पण इकडे आल्यानंतंतर पहिले पाच सहा महिने म्हणजे थोडेसे गेलेच घरात
ही
नवीन ठिकाण नवीन सगळ्या गोष्टी ओळखी नाहीत काय नाहीत त्यामुळे मग थोडा वेळ गेला शोधच तोपर्यंत वगैरे आणि मग लागल्यावर आता किती अ दोन तीन वर्ष झालं केलं कंटिन्यू जॉब
आता ही पण प्रायोरिटी गरजेची ना या गोष्टीी त्यांच्याकडे त्यांचंही बाल पण परत ते ना त्यांच्याकडे नाही लक्ष दिलं ते
त्यांचं बालपण आपण आता जे बघतो ना ते क्षण म्हणतात ना आपण आता साठवून ठेवू शकतो
हो आपल्या आठ तासा पोठी ते जन्माला आले आपण घातले ना त्यांना त्यांची आबाळ करून नाही चालणार ना त्यांच्याकडे लक्ष द्यावंच लागेल
आणि त्या म्हणजे त्या ज्या त्यांच्या सगळ्या हालचाली म्हणा किंवा नवीन नवीन ज्या गोष्टी आपल्याला रोज काहीतरी नवीन दिसतं वगैरे ते बघितल्यावरती एक समाधान असतं
तेच ना आपलं बालपण जगतो त्यांच्याबरोबर आपण आपल्याला आ ठेवतो आणि एका वेळेस आहे ना आपण आपल्या आईची कदर म्हणतो ना किंमत म्हणतो ना ते आपल्याला आपण आई झाल्यावरच कळत खरं सांगायला गेलं तर
खरंच आहे कारण आता पाऊस पडत होता मगाशी मग तेव्हा मला आठवत होत कि अ पाऊस वगैरे पडायला लागला किंवा शाळेतून पावसाच्या म्हणजे वेळ व्हायची कधी कधी शाळा सुटल्यावरती पाऊस यायचा आणि आम्ही अशा मैत्रणी वगैरे कस शाळेला पण चालत जातो तो पाच पाच सहा सहा किलोमीटर असायची आहे आम शाळा शाळेला वगैरे चालत जात होतो मग असे भिजून वगैरे आलो की आपली आई आपली वाट बघ ते चहा करून ठेवायची गरम गरम त्यावेेळेला
हम्म
मग आलं की लगेच आपण कपडे वगैरे बदलले ून वगैर घेतलं गेलं चहा खारी असेल बटर असेल काय ना का तरी खायला वगैरे द्यायची म्हणजे आई असे जे आपली वाट बघते आणि जसं आता लग्नानंतर आपण नोकरीला जातो तुम्ही कितीही उशीरा या या ही लवकर आपण पाण्याचा ग्लासही त्याला कोणी नसत घरामध्ये आपल्यालाच हाता आणि आपल्या गा लागत
नाही नाही आणि पहिली गोष्ट आपण लहानपणी लहानपणी आईला किती त्रास दिलेला जहतो आपण जेव्हा आपल्या पोटी पोरं येतात आपल्याला त्रास देतात ना तेव्हा कळत की आपण किती चिडचिड करायचो आईवर तेव्हा सांगायचो आपल्या असंच का करते तसंच का करते त्या सिच्युएशनवर आपण आल्यानंतर आपले पोर आपल्यावर रागराग करतात तेव्हा आपण कळतो कि नाही आईलाही वाईट वाटत असेल आपण तेव्हा किती त्रास दिलेला आहे आपल्याला आपले पोर त्रास देतात कसं वाटतं
तेच ना कि म आता कळतय की आई प्रत्येक वेला आपण आईला असं हट्टताने सांगायचो की मला हे नाही आवडत मला ते नाही आवडत मग माझ्या ब म दिवसभर तू काय करत हो ह सगळ्या गोष्ट ी आपण बोलत होतो ते आता आठवलं ना खरं सांगायचं तर कधी कधी रडयलात
रडायला पण येतं खरंच रडायला येतं
आणि आता कसं आई अ म्हणजे आता म्हणतात ना आई ह्या गोष्टी गोष्ट च वेगळी आहे तिला आता आपण काही म्हणजे त म्हण ना ऋण कधी आयुष्यभर फेडू शकत नाही ते सगळं आता वाक्य आठवलं ना तरर असं वाट की ह ते खरंच आहे
अह हाच विचार करा तुम्ही आपण मुलांना नेहमी असं बोलत राहतो नेहमी असं टोकत राहतो जेव्हा आपल्या आपली आई टोकायची तेव्हा आपण काय म्हणायचो अगं बाई हे नसती टोकत राहते सारखी बोलत राहते त्यानी मी एवढंच सांगते की आपल्या आईची किदन मुली मुलीपेक्षा मुलाला एवढी कदर नसतेच कारण मुलगी स्वतः आई झाल्यावर आपल्या आईला मुलीला कळते की आई पण काय असतं ते मुलांना आणि एवढं कळून येत
आणि आपल्याला असं वाटत की आपण दोन पुस्तक वाचली की आपण खूप शहाणे झालोय किंवा आपण बाहेर पडलो की आपण आपल्या आईला बोलायचं नक्की तुला काय कळतय मजे ना तुला नाही कळततलं काय किंवा आम्ही जे करतो तेच योग्य अस त्याला वाटत असत पण तसं काही नाहीये आपल्या आईने जेवढा अनुभव घेतलाय तिच्या जेवणामध्ये त्या जे आता आपण म्हणजे घेतोय ना तेव्हा आपल्याला कळतात सगळ्या गोष्टी
आता हाच वि आपण विचार जर केला तर आपल्या पोटात नऊ महिने बाहेर ठेवला आपणही आपल्या याच्या पोटात नऊ महिने होतो आपण काय त्रासस्ान केला ते आपल्या आईने आपल्या वेळेस त्रास सान केला असे या छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा मुलगीच फील करू शकते मुलापेक्षा माझ्या अस
हो हो हो हो कारण आप आपल्याला जेव्हा आपण नऊ महिन्या आपल्या बाळासाठी किती वाट बघत असतो ना म्हणजे ते कस असेल काय असेल आणि ते जे बाळ ज्या ज्या वेळेला मोठं होत आणि आपण जेव्हा त्याचे पोटात असताना जे सुखाचे क्षण असं म्हणजे आपण ते हे करत असतो म्हणजे स्वप्न रंगवत असतो कि हा असं झालं की आपण ह्याच असं करू त्याच कसं करू आणि जेव्हा ते बाळ जेव्हा आपल्याला मोठ्या झाल्यावर उलट बोलतं किंवा ज्या गोष्टी करतं तेव्हा मग अरे म्हणजे इतकं मी तुमच्यासाठी स्व प्न बघितली आहेत आणि त्या सगळ्या गोष्टी मग ते आता स्वतःला अनुभवताना कळ..
कळतय खरंच कळतय मी कधी कधी चिडून पडायचे आईवर आज माझी आई येते तरी मला असं वाटतं की खूप दिवसा दोन महिन्या अंतर भेट होते पण असं वाटतय की कधीची भेटलेली मी तिला असं
माझं तर असं झालंय की लग्नच तिच्या शेवटच्या इच्छेसाठी केलं होतं माझं लवकर आणि ती आता नाहित ठीक तर ती आता नाहीच आहे पण आता म्हणतात ना कि स्वतःच जन्म बाळाला देताना वगैरे तिची आत्ता जी कमी आहे ना ते खरंच मला खूप जास्त जाणवते
खरंच कारण जेव्हा आई आईला आपण स्वतः जेव्हा बाळा जन्म देतो ना तेव्हा आईला आईसाठी आपणही त्या मिनटांला लहान होतो ती त्या बाळाकडे न बघ त तिच्या बाळाकडे पाहते
आणि ते आहे आणि आईसारखी का काळजी कोणीच नाही घेऊ शकत म्हणजे आईची जागा पण नाही आणि काळजी त्या वेळेला जेव्हा आपल्याला वाटतं ना कि आपल्याला आपली आई जवळ आत्ता हवी होती वगैरे तशी काळजी कोणीच घेऊ शक
कोणीच नाही घेऊ शकत सगळं सगळं सगळं बाळ जेव्हा बघायला येत ना कोणी एवढंच विचारतं बाळ कसं आहे बाळा काय खाऊ घालते काही नाही करते पण कधी कोणी विचारत नाही आईशिवाय तू काही खाल्लं का तू झोपलीस का त्याला माझ्याकडे देतेस का मी त सांभाळते तू झोपतेस का
आराम कर किंवा काय काहीच नाही म्हणजे शेवटी ते असं असतं की ते आपण जन्म त्याला आपल्याला त्याची त्या बाळाची पण आपल्याला जास्त ओढ असते किंवा तो रडतोय थांबा जरा नको मग एक वेळेला आपण आत्ता पण बघतो की ते रडायला लागलं की आपण आपल्या ताट तसच अर्धवट सोडतो आणि उठून पहिला त्याच्याकडे बघतो
त
कारण त्याला रडलेला पण आपण जास्त बघू शकत नाही मग तसंच आपल्या आईचं पण आहे की आपल्याला तिला त्रास झालेला जास्त बघवणार पण नाही कधीच आणि बघवलाही नसता
मी सांगते काय त्या सिंधुताई सपकाळच्या मुलीने स्वतःच्या मुलीला बाजूला केलं पण त्याच मुलीने तिच्या आईवर पूर्ण आईवर पीएचडी केली तिने आई शब्दावर
आणि मेन गोष्ट आता तीच आईचं पण सगळ्या गोष्टी सांभाळ तिये आणि त्यांच्यासारखी पण म्हणजे व्यक्ती ना परत होणं नाही
हो नाही नाही
सिंधुताई सपकाळ सारखी व्यक्ती परत होणे नाही आज ती सगळ्या जगाची खरंच माय आहे कारण की एवढं प्रेम वगैरे केलं इतक्या मुलांना सांभाळले त्यांना मोठं केलंय त्यांची लग्न केलंय मग ते असे शिकलेला पण नव्हत्या आपण तरी सुद्धा म्हणतात ना की त्यांचा एक स्वतःची परिस्थिती म्हणजे म्हणतो ना माणूस स्वतः जो अनुभव येतो ना तो दुसऱ्यांवर येऊ नये दो दुसऱ्यांसाठी जगतो ना तो माणसाचचा अजूनही आपण म्हणतो ना नाव काढतो जसं की आता आपण त्यांचं नाव काढतोय त्यांना आपण ओळखत म्हणजे ओळखतही नव्हतो किंवा ते नात्यातलंही नाही
आपल्या त पुस्तकी नॉलेज आहे त्यांच्याबद्दल तरी आपल्यासाठी ते किती म्हणजे
प्रेरणादायीच म्हणायचं की त्यांच आदर्श म्हणतात ना एक आदर्श व्यक्ती कारण आपण आपण आ झाले की आपण आपल्या एका मुलाला सांभाळतो
अच् हा
दुसऱ्याच्या मुलाला आपण तेवढ्या प्रेमाने नाही ठीक आहे करतो आपण पण इतकी जे ओढ असते ना आपल्याला आपल्या मुलाची तेवढी आपण दुसऱ्यांवर त नाही करत पण तसं त्या म्हणतात आईच नव्हतं असे एवढी लोकांना म्हणजे मुलांना घर दिली आहेत म्हणजे एक प्रकारे छप्पर दिलंच ना सांभाळायचं म्हणजे राहायचं म्हणजे तसंच झालं
शेवटी ज्या नवऱ्याने त्रास दिला त्या नवऱ्याला सुद्धा जवळ केला आणि त्याचा एक
बाळ म्हणूनच बाळ म्हणूनच ती बोलली ना की तू माझ्या मुलगा आहेस बाळ आहेस तू माझ्यासाठी
हम्म
असं ती बोलली कारण आपण तो चित्रपट बघितलामु बऱ्याच काही गोष्टी त्यातून माहिती झाल्यात आपल्याला
चालेल चला
चालेल मग करा निवांत झाल्यावरती परत प चालेल हो हो